काय करता म्हण ना भाई
वषले
काय सत्य
काय करते तू
तुम्ही मला
काय करतेय वंदाबाई तुम्ही
काही महिना बस घ ना कालाी मिरच्या तोडल्या.
हा का किती किलो तोंड्या.
तीन चार क्विंटल निघल्या.
अवका लज तोलडेवही.
तुम्हाला कोठ मिळाला का.
हा आम्हीला.
ह मस्त भेटून राहिला एवढं लवकर.
ह का मग ते. हा जाऊन पाहिचं मग त्या अक्काकडं.
हा मी गेलती एक वेळेस. पण ते म्हनी अ आज दहा दिवस.
हा का.
आता आई अ पै. अजुक चार चार दिवस बाकी आहे ना अजुक चार दिवस मग. अ पैसे केवाय श केली.
हा केली त् केली का.
केली पण दहा दिवस आ दिवस दहा दिवस मी चार दिवस.
का तुम्हाला लाडक्या बहि पैसे आले का?
दहा दिवस चार दिवसानी येणार ना.
ह का आमचे आले.
आ ान अयच तर जर माफी झाली ना.
हा का आम्हाला तीन हजार रुपये आले बी.
आम्हाला पैसे भेटले.
हा का. आम्हाला पगारस नाही भेटला.
ह
हा काच्या ह का आम्हाला तीन हजार भेटले लाडक्या बहिणीचे पटपघारीचे नाही भेटली.
आ तू पगारचे पण पगारचे भेटणार आहे म तू
हा का.
दोन हजार मोदीचे आजक एक हजार. एक हजार लाडक बहिणीचे. आणि तीन हजार तीन हजार सहाशे. अ. त्याप भेटणारे आदुक पगाराय पगाराचे. ठी आहे ते का इ ठे होते आता म.
हा ठेवानंतर करा.